हा बोला काय काय नाही, बघा आवरल तुमचं?
हा आवरलय की.
चहा झाला हा आमच हा जेवण झाले त्यामुळे अजून नाही.
हा काय?
हा.
काय म्हणता काय चालूय पाऊस.
का पाऊस सकाळपासून काही नव्हता आता मग तीन वाजल्यापासून भरपूर सुरू झालाय पाऊस, तुमच्या इकडे पाऊस.
आमच्याकडे अ सकाळपासून होता, आतापर्यंत आता नाहीय.
हा.
हा थोडा थोडा थोडा थोडा म्हणजे आतापर्यंत चालूच होता आता थोडं कमी झालंय. हा.
होय काय.
हम्म.
रेसिपी मग कोणत्या कोणत्या जमतात?
तुम्हाला, तुम्हाला कोणती चांगली येते?
म आम्हाला बिर्याणी येते एक, आमच्याकडे जास्त करून आम्ही इकडे जरा कोल्हापूर, म्हणजे कोल्हापूरमध्येच राहायला हाय.
हा.
त्यामुळे आमच्याकडे जास्त पांढरा -तांबडा, बिर्याणी
बिर, तांबडा पांढरा रस्सा.
हा, तुम्हाला आवडतो का?
नाही, पण तिकडे फेमस आहे ना तांबड -पांढरा‌ रस्सा, कोल्हापुरी चप्पल.
बिर्याणी जास्त फेमस.
हा काय, सांगा बिर्याणीची रेसिपी सांगा, तुमच्याकडची.
हम्म.
आपण पहिल्यांदा बिर्याणीच्या रेसिपीला काय आपण जे चिकन, म्हणजे जेवढा आपण आता तांदूळ घेतलाय, बिर्याणीचा तांदूळ
हा हा
त्याच्यापेक्षा आपण चिकन थोडं जास्त घ्यायचं. हा म्हणजे हा म्हणजे आत् ता समजा, आपण एक किलो तांदूळ घेतलाय तर दिड किलो चिकन घ्यायचं.
हा हा.
म्हणजे आपला कसं तांदूळ ते शिजून, शिजला की जास्त होतोय.
हा हा, हो.
हा हा मग पहिल्यांदा काय करायचं, ज्यावेळेला आपण चिकन आणतो, ते स्वच्छ म्हणजे धुवून घ्यायचं.
हा
त्याच्यामध्ये आपण दही, त्याच्यानंतर आपला चिकन मसाला अं गरम मसाला, त्याच्यानंतर आल्लं- लसणाची पेस्ट
हा
कांदा, टोमॅटोची पेस्ट थोडी करायची. हा ते त्याच्यात चच्या चटणी, मीठ, हळद ते सगळं आपण आपल्या म्हणजे प्रमाणानुसार घालायचं सगळं.
हा हा
चिकन मध्ये आणि ते चिक तेन दही तेन घालून मॅग्नेट करून, आपण फ्रीजला थोडा वेळ जर ठेवलं तरी चालते म्हणजे एक तास- दीड तास मॅगिनेट करून ठेवायचे.
हा हा
फ्रीजला ठेवायचं, नाहीतर आपण बाहेर जरी ठेवलं तरी चालतय.
हा हा
हम्म मग त्याच्यानंतर पुदिना, पुदिन्याची पानं तेन ऍड करायची म्हण पोदिन्यामुळं मा म कसं, त्याला स्मेल छान येतोय. म्हणजे खायला पण छान लागते आणि वास पण छान ये तोय मग त्याच्यानंतर ते ठेवलं की, आपण ज्यावेळेला आपण बिर्याणीचा तांदूळ आणतोय.
ह हा
चं एकदम धुवून घ्यायच आणि पहिल्यांदा पाणी गरम करून घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडं तेल टाकायचं, त्यानंतर आपला खडा मसाला असतोय ते तमाल पत्र
हां हां.
अ आपले ते स्टारफुल म्हणून तेन असतय
हा हा.
अ लिंबू थोडा पिळायचा त्याच्यानंतर वेलची असते ती सगळी त्यात पाण्यामध्ये टाकायची कधी उकळल्यानंतर.
खडे मसाले सगळे.
खडा मसाला टाकायचा, खडा मसाल्याच आपल्याला पाकीट मिळतेच की पाच रुपयाचं दहा रुपयाचं.
हा हा हा.
त्यानुसार ते टाकायचं ते जरा पाणी उकळून घेतलं की त्यात आपला बिर्याणीचा तांदूळ असतोय तो टाकायचा पाण्यामध्ये आणि ज्या तो तांदूळ पूर्ण पण शिजू द्यायचा आणि ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा वीस टक्के जरा कच्चाच ठेवायचा.
हा हा.
का तर ज्यावेळी आपण थर लावतो आणि दम द्यायला बिर्याणी ठेवतोय त्यावेळेला ते तांदूळ शिजून जातोय आतल्या आत मग त्याच्यानंतर तांदूळ शिजून घ्यायचा मग थोडं त्याच्यातलं सगळं पाणी असते ते काढून टाकायचं म्हणजे ते खडा मसाला वगैरे सगळंच. आणि ज्या वेळेला तांदूळ शिजवतोय त्याच्यात आपण पुदिना पण टाकायचा.
हा हा.
म्हणजे कसं पुदिना टाकल्यामुळे त्या भाताला पण स्मेल छान येतोय. म्हणजे जास्त करून बिर्याणीमध्ये पुदिन्याचा वापर जास्त करतात.
हो का. हा हा.
म ते पाणी सगळं काढून टाकायचं त्याच्यानंतर तो तांदूळ आहे तो सगळा म्हणजे आपण म्हणजे एका चाळणीमध्ये नाहीतर कशामध्ये तरी असं पसरून घ्यायचा.
हा हा.
का तर जे राहिलेल पाणी आहे ते पण सगळं त्याच्यातून निघून जातय.
हा हा.
ह मग त्याच्यानंतर थोड्या वेळानं काय करायचं जे आपण मॅरीनेट केलेले चिकन असतय ते एक तास तुम्हाला ज्यावेळेला रस्सा पाहिजे असला तर तुम्ही करू नको असला तरी चाल मग रस्सा करताना काय करायच थोडं त्याच्यात एक चार ते पाच पीस काढायचं आणि त्याचं आपण शिजून घ्यायचं म्हणजे आपण रस्ता कसा करतोय त्या रेसिपीनुसार, हम्. मग ते चिकन शिजवून त्याचा रस्सा करून घ्यायचा आणि ते जे उरलेले पिस आहेत. ते आपण मॅगिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकून द्यायचं.
हा हा हा.
हा मग थोड्या वेळानंतर काय करायचं तेल गरम करायचं आणि तेल गरम करून डायरेक्ट ते आपण चिकन मॅगिनेट केलेलं असतय ते तसंच त्याच्यात फोडणी मारायच.
हां हां.
बाकीचं काही टाकायच नई तेलामध्ये का तर आपण सगळं मॅगिनेट करताना टाकलेलं असतय.
हा. हा हा.
हा मग ते करायचं मग ते दह्यामुळे सगळ्या चिकनला पाणी सुटलेलं असतय.
हा हा.
हा मग त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला जेवढा सार पाहिजे चिकनमध्ये तेवढाच ठेवून द्यायचा बाकी सगळं जे पाणी आहे ते आठवून टाकायचं. ह म्हणजे थोडा वेळ शिजू द्यायचं चिकन पूर्ण
म्हणजेच सुक सुक सुक टाईप करायचं का?
हा सुख टाईप करायचं. म्हणजे लय पण सुख करायच नाही. आपल्याला बिर्याणीध्ये थोडाफार तरी त्याचा सार राहायला पाहिजे.
हा हा हा.
हम्म. मग थोड्या वेळा नंतर काय करायचं? आता समजा, तुम्ही एक दीड किलो एक किलोची बिर्याणी करायला. तरी जरा पातेला मोठं घ्यायचं.
हा हा.
त्या पातील्याला कडन सगळं तूप लावून घ्यायचं.
हा.
हा म्हणजे कसं की, जेणेकरून खाली तुमची बिर्याणी चिकटणार नाही. आणि तुपामुळं, पुदिन्यामुळं आपल्या बिरयांनीला स्मेल छान येऊ शकतोय.
हा हा हा.
हा मग थोड्या वेळा नंतर काय करायचं. त्या भांड्याला सगळं तूप लावून घ्यायचं. आणि तूप लावून झालं की, आपण पहिल्यांदा भाताच थर लावायचा.
हा हा.
भाताचं थर लावलं की चिकन टाकायचं. त्याच्यानंतर परत थोडं तूप टाकून द्यायचं त्याच्यावरती. म्हणजे कसं की, त्यावेळेला ते आपण बिर्याणीला दम लावायला ठेवतोय. त्याला तेच हळूहळू सगळीकड, म्हणजे त्याचा वास लागून जाते. म्हणजे तुमला आवडत असेल तर त टाकाय. म्हणजे अस कंपल्सेन नाही की बाबा तूप टाकावंच. असं काय नाही.
हा हा.
हम्म मग त्याच्यानंतर थोड्या वेळान काय करायचं तर थर लावून घेतल्यानंतर. सगळ थर लाव घ्यायचं व्यवस्थित. जास्त पण त्याच्यात सारं टाकून घ्यायचं नाही.
हा.
त्याच्यामुळे काय होऊ शकते ते की म्हणजे नंतर थोड्या वेळा बिर्याणी पूर्ण ते अशी खराब होऊ शकतेया. म्हणजे आपल्याला जास्त दिवस ते राहू शकणार नाही. एक दीड दिवस राहू शकत नाही.
हा हा.
म्हणजे मसाल्यांचा वापर कमी करायचा.
हा हा.
हा म थर लावून घेतल्यानंतर ज्यावेळेला, लास्ट थर असतोय वरचा. त्याच्यावर आपण खायचा कलर वापरतात. युज करतात. म्हणजे केशरी. हा फूड कलर. हा. फूड कलर थोडा पाण्यात मिक्स करायचा.
हां.
अण ते आपण, बिर्याणीच्या आपण साईटला म्हणजे थोडं थोडं थोडं असं टाकून द्यायचं. म्हणजे जेणेकरून थोडा भात असा मध्ये मध्ये कलरचा होऊ शकतोय.
हां हां ह.
म्हणजे ते दिसायला पण अट्रॅक्टिव दिसते पूर्ण. हा छान दिसते. म ते परत सगळं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर वरती जे प्लेट झाकायची त्या भांड्यावरती. म्हणजे दम बिर्याणीला पूर्ण. आणि कडन आपलं पेपर. नाही तर चपातीचं पीठाचं पीठ करून त्या सगळ्या प्लेटला लावून घ्यायच. प्लेटला आणि भांड्याला. जेणेकरून बिर्याणी ते वाफ बाहेर जाऊ बाहेर जाणार नाही.
हा आणि मग दम कधी द्यायचा.
आ
दम कधी द्यायच त्याला
लगेच म्हणजे प्लेट ठेऊून झाल्यानंतर आपण ते पीठ लावतोय. मग खाली आपला भाकरीचा चपातीचा म्हणजे प्लेन तवा पाहिजे असं खोलगट तवा नको.
हां हां हां.
मग त्या प्लेन तव्यावरती ते भांडं तेव ठेवून द्यायचं.
त्या प्लेटवररती
हा प्ले नाही तव्यावरती
हा हा हा.
तव्यावरती भांडत जेणेकरून त्या तव्यामुळे कस सगळीकडे त्याला ऊब लागू शकते.
ह म्हणजे खाली तव्यावर तो भांड ठेवायच.
भांड गॅसवररती पहिल्यांदा तवा ठेवायचा. आणि तव्यावरती ते भांड ठेवायचं. आणि ते जी आपण प्लेट झाकतोय ती वरती झाकायची.
हा हा हा.
आणि त्याला कडन असा पेपर किंवा चपातीचं पीठ लावायचं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही ते बिर्याणीची. आतल्यात ते बिर्याणीचा वाफ राहणार.
हा हा हा.
हा मग एक पंधरा ते वीस मिनिटं म्हणजे मोठ जरा नॉर्मल मध्यम मि डियम गॅस करायचा आणि ती बिर्याणी ठेवायची.
हा हा.
ह मग त्याच्यानंतरथड्या वेळाला काय होते पंधरावीस मिनिटांंतर तसंच ते भांड उतरायच आणि खाली ठेवायचं.
हा.
थोड्या वेळ नंतर मग आपल्याला ज्या वळेला खायचंय त्यावेळेला आपण ते काढू शकतो म्हणजे एका साईड ना साईड साईड काढून घ्यायची.
हा का.
हा म्हणजे खायला छान पण लागते असं म्हणजे स्मेल छान येतोय असं.
बरोबर परफेक्ट नाही नाही आम्ही बाहेर हा हा.
एकदा असं म्हणजे ट्राय करून बघा.
हा.
असं म्हणजे असं कसं जवळपास असतात तर सांगितलं पण असतं म्हणजे असं. जास्त करून कि आता ते लांब असल्यामुळे कसं. असं फोनवर सांगायला पाहिजे तुम्ही काय करा युट्यूब वरती ना असं म्हणजे बघा. कि कसं काय करतात अ म्हणजे किती काय आता तुम्ही एक किलो करणार असला तर एक किलो तांदूळ दीड किलो चिकन घ्यायचं. म्हणजे ते कारण का तांदूळ शिजून जास्त होतोय.
हा.
म्हणजे चिकन आणि ते बरोबर दोन्ही पण असं मॅग्नेट म्हणजे व्यवस्थित होऊ शकते असं.
हां.
त्यामुळे ते दोन्ही पणा अस सगळं सम प्रमाणात घेऊन मग आपण त्याच व्यवस्थित म्हणजे बिर्याणी करून घ्यायची. आणि तुम्हाला रस्सा आवडत असेल तर करायचा. एकेकांना ते आवडत पण नाही ना, रस्सा.
हा हा.
अन त्याच्यातच चार-चार पीस घ्यायचे आणि त्याचा रस्सा करायचा, आणि ते चार पीस तुम्हाला वाटलं तर रश्यात ठेवायचे, नाही तर मग परत ते बिर्याणीत ऍड करायचे इकडं.
हा हा.
असं करायचं. मग थोड्या वेळानंतरं, पंधरा-वीस मिनिटानंतर उघडल्यानंतर त्याची वाफ म्हणजे बाहेर जाऊ शकते. त्यावेळी त्याचं पीठ काढून टाकलं तरी चालतंय.
हा, ना?
हा, म्हणजे ते जास्त मसाला वापरला तर, काय प्रॉब्लेम होऊ शक की, बिर्याणी लगेच खराब होऊ शकते. हा म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसात लगेच खराब होते ना, ती बिर्याणी.
हा हा हा.
हा, मग ते जास्त, म्हणजे आता आज केली आहे, तर उद्या एक संध्याकाळपर्यंत राहायला पाहिजे.
हा हा!
असं, म्हणजे एकदम तर काही संपत नाही ना, ते सगळं?
नाही संपत.
हा, मग ते एकदम जर होत असलं तर मग काय करायचं? तर काढायचं आणि थोडंफार फ्रीजला ठेवायच, जर मसाल्यांचा वापर कमी झाला तर ती राहू शकती.
हा हा.
असं होते.